हा बोल. हॅलो.
हा योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
हम्म. तुम्हाला पण योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
होय होय तुम्ही करता का योगा?
करीत होते. पण आत्ता सध्या नाही करत.
ओके ओके. खूप फायद्याचं ठरत. हो मी करते थोडस करते.
दररोज करता का?
अ हा. म्हणजे तसं दररोज करते. फक्त थोडं करते म्हणजे. अगदी पंधरा वीस मिनिटं. किंवा अर्धा तास. म्हणजे एवढंच करू शकते. कारण ढोपर वगैरे जरा दुखतात ना. त्याच्यामुळे.
हो का? किती वाजता उठता सकाळी योगा करायला?
अ मी असं लवकर नाही उठत. साडेसहाला वगैरे. हा. पहिलं सगळं झालं बाकीच की, मग योगा थोडा करते. चालून येते. आणि मग बाकीची कामं. असं.
हा का? ती एकदा सवय लागली की मग मग काही नाही प्रॉब्लेम येत. सवय लागूपर्यंत त्रास होतो थोडासा.
हो ना. हो.
हा मी पण योगा करत होते. मला चांगला असा हा म्हणजे मला एक मणक्याचा त्रास होता. त्यामुळे मी योगा करायला सुरुवात केली. थोडा थोडासा जेवढा सहन होईल तेवढा.
हा.
त चांगला मला फ रिझल्ट जाणवला. चांगला फरक पडला.
अच्छा.
हा पण ते लवकर उठणा नंतर लवकर उठल्याच्या नंतर मला पित्त व्हायला लागलं. मग मी पुन्हा ते बंद केल. केल. लवकर उठल्यामुळ झोप नाही ना होत मग.
हा थोडं पित्ताचा त्रास होतो. लवकर उठल्यामुळं.
हम्म. गावा क असल्यामुळ मग सगळं आवरावं लागतं ना. मग टाइम नाही भेटत. आणि मग लवकर उठून करायचं म्हटलं की, मग झोप नाही होत.
हो बरोबरे. पहिलं काय होतं माहितीेये? आम्ही लहानपणी म्हणजे मी एक पाचवी सहावीला होते ना. तर तेव्हा त्यां न शाळेतन अ असं एक म्हणजे एक पिरियड आमचा योगाला दिला होता म्हणजे विशिष्ट महिन्याचा. त्यांनी आणि योगा आमच्याकडनं करून घ्यायचे ते म्हणजे तेव्हा हा. खूप वर्ष झाली आता त्याला अ आणि त्या त्याच्यानंतर खूप वर्ष काही असं त्याच्याशी काही एवढं स- संबंध आलाच नाय म्हणजे असं खूप केलं गेलं आणि नंतर आता अ आमच्या इथे आता म्युझिकल योगा पण होत आणि अ- योगासनांचं पण म्हणजे होत तर मी म्युझिकल योगाला जायला लागले. आणि त्याच्यानंतर मग पतंजलीच वगैरे केलं. अ
हम् हम्.
तर मग आता थोडं थोडं चालू केलंय परत.
हा ना चांगला रिझल्ट येतो अहो त्याचा दररोज रेग्युलर जर केला ना.
हा शीर्षासन वगैरे किंवा अं -भुजंगासन वगैरे एवढं जमत नाय. अ- पण नमस्कार किंवा अ- हे वज्रासन किंवा असं वगैरे धनुरासन वगैरे हे जरा जमतात अशी थोडी थोडी अस.
हा आमच्या गावात तरी ना शाळा आहे ना शेजारी मराठी शा तर मराठी शाळेत दर शनिवारी योगा घेत्यात. म्हणजे त्यांनी एक तो दिवसच ए ना योगासाठी ठेवलाय खेळ आणि योगा त्या दिवशी ते म्हणजे दप्तरच नाही नाय आणायला सांगत मुलांना.
पण आत्तापासून जर का लहान मुलांना खरं सवय लावली ना तर खरं चांगलं आहे ना योगाच.
हा मआमच्या हित तर शनिवारच दप्तर नसतं आन द -शिक्षण असत रविवारी खेळण योगा हा दर श शनिवारी असं काय आज योग दिन आहे म्हणून असं काही नाही दर शनिवारी ते घेतेच.
अच्छा माझी नणंत योगा टीचर आहे मोठी तर ती म्हणजे तालुक्याची प्रमुखाय योगाची तर तिला काय केलंय दोन म्हणजे तीन सरकारी दवाखाने ती च्या ह्याच्यात आहेत तर ती वेगवेगळ्या वारी म्हणजे एक एकदा ह्या वारी इकडे गेली तर दुसऱ्या दोन दिवसांनी मग दुसऱ्या दवाखान्यात तर ते सगळे डॉक्टर्स आणि नर्सेस अ त्यांना योगा म्हणजे त्ये त्यांनी ठरवूनच घेतले ते दिवस की त्या दिवशी अ -एक अर्धा पाऊन तास योगा शिकवायचा तो आठवड्यातंन दवाखान्यात ती अस. खेडेगावात न उलट आजकाल जास्त अ -म्हणजे हे चाललंय ह्या योगाचं वगैरे.
नाही ते आजकाल केलंच पाहिजे जास्त आणि लहान मुलांना सवय लागली पाहिजे योगाची ना गरज ए ती काळाची आता.
हो तेच ना चांगलंय उलट. आणि शाळेत न घेतलं की कसं मुलं पण करतात आपण घरी म्हटलं चल माझ्या बरोबर कर रे थोडं तरी नाय करायला बसत ती.
नाही करत ते शाळेत कसं शिक्षकांचं ऐक तेत आणि लहान वया ज्या सवयी लागतात ना त्या लवकर लागतात आणि त्रास पण नाय होत.
होय होय बरोबर ए.
जस जस वय वाढल ना तसं तस आपल्याला पण कंटाळा येतो किंवा हे दुखलं ते दुखलं नवीन नवीन तर एकदा पंधरा दिवस हे दुखतं ते दुखतं हे असं केलं की तसं दुखतं असंच होतं.
नाही बरोबर आहे ते मी पण पहिलं जेव्हा हा कोर्स केला तेव्हा मला पण खूप त्रास झाला पहिले आ आठ दिवस. खूप अंग वगैरे दुखायचं आणि हे पण मग तस चालू ठेवलं ना तर मग आता आता नाही एवढं काही वाटत थोडं थोडं करते. हा होते होते.
कोणत्या हि कामात सातत ते असलं ना की मग त्याचा त्रास सुरुवातीला जाणवतो पण नंतर एकदा रुटीन बसलं ना मग, त्रास नाही होते तेच ना.
बरोबर आहे.
आता योगा असल्यामुळे आज तर सगळीकड योगा दिनाचच जास्त चर्चा चालली.
आज चर्चा पण चालली आहे सगळीकडे योगा. करून पण घेतायत म्हणजे शाळेतन किंवा असं बाकी
हा पण ते एकच दिवस नाही ना पाहिजे आज दिवस योगा दिवस म्हणून फक्त केलं जात असं नाही पाहिजे ना.
हो ना!
ते कस मुलांना एक रेग्युलर सवय पाहिजे म्हणजे त्या दिवशी काय नाही एक दिवस किंवा एक तास शाळेत का व्हाला ठेवून. त्यांना पण सवय लागते त कधीतरी करायचं.
आमच्या इथे कसं कंपनीच्या ह्याच्यात आम्ही राहतो तर आमच्या इथे कसं करतात. अ म्युझिकल योगा अ संध्याकाळी असतो अ एक तास. आणि सकाळी दहा ते अकरा अ योगासनांचा क्लास असतो म्हणजे ज्याला यायचंय त्यानी फ्री मध्ये असं काही नाही. फ्री मध्ये आणि ते हा आणि जेव्हा पतंजलीचा जेव्हा आपण जो एक महिन्याचा आपण कोर्स करतो ना तेव्हा त्यांनी तिथेच सांगितलेलं असतं की तुम्ही निशुल्क तुम्ही योगा शिकवायचे सगळ्यांना.
हो का?
म्हणजे तेव्हा ते आपल्याकडून कबूल करून घेतात. बाबांच हा हा हा तर त्यानी तेव्हा जेव्हा आपण कोर्स करतो. तेव्हा त्यांनी ते त्याच्यातले, चर मध्ये सांगतातच की तुम्ही फ्री लोकांना शिकवायचं.
हो.
अच्छा!
युट्यूब वर पण बरंच आहे हो काही असे एक वीस दिवसासाठी फ्री शिकवते.
हो आपल्या टी व्ही वर पण आता रामदेव बाबांचं ते भरपूर वर्ष झाली आज आहे आपल्या सकाळी सहा ते अ पाच साडेपाच सहा पाच ला वगैरे पाच ते सहा अस येत ना हल्ली.
हां.
छान येत त्याच्यामुळे बरं वाटत जरा फक्त एवढंच की अ आता ढोपरांचा वगैरे त्रास चालू झाला की सगळंच होत नाही. थोडस जेवढं होईल तेवढं खुर्चीत बाकीचे असणं मग खुर्चीत बसून थोडं थोडं करायचं.
हा मग जेवढं शक्य होतंय तेवढं,
तेवढ तरी हो आणि चालायचा व्यायाम हो चालायचा व्यायाम आहेच‌. ना आणि आपण करतोच ना.
हो हो तुम्ही चालायला पण जाता का?
हा तो तर काय कोणीही म्हणजे असं करू शकतो ना तो हल्ली आता सांगतातचं सगळ्यांना डॉक्टर्स वगैरे की थोडं तरी चाला म्हणून
हा चालण्याने फरक पडतोचं ना जेवण केल्याच्या नंतर पण काही काही चालतात ना
हो ना आणि आता कंपनीत हल्ली मुलं काम करतात तर ते त्यांना तर ते म्हणतात की तुम्ही उभं राहून काम करतात ते उपयोगच नाही त्याचा काय ते तुम्ही असं म्हणता हो आम्ही नाही का उभं राहून काम करतो एवढं दिवसभर सहा वाजेपर्यंत पण ते तसा उपयोग नाही तुम्ही जेव्हा रिलॅक्स मध्ये संध्याकाळी घरी येता सहा वाजता त्याच्यानंतर तुमचं जे काय काय असेल ते आवरून तुम्ही जर का अर्धा तास जरी ते तुम्ही चाललात तरी ते तुमचं अ काउंट केलं जाईल म्हणजे ते तुमच्या शरीरासाठी चांगलं हाय तुम्ही कंपनी प्लांटमध्ये जेव्हा चालतात ते तुमचं ते ते नाहीये उपयोग असं
ह पहिल्या काळात म्हणजे पहिल्या काळातले कसे आता ज्या आजी आजोबा आहेत ते म्हणतात काही तुम्हाला चालायला पाहिजे नाही का
हो असं म्हणतात हा पण ते कसं शेतात काम करतात ना त्यांचं एक्सरसाइज होतो हो
हा पण डॉक्टरचा असं म्हणणं की फक्त शेतात काम करून नाही चालणं हा एक वेगळ्याच प्रकारचा व्यायाम हे
ते बरोबर आहे पण शेवटी आता त्यांचं काम भरपूरच होत आणि कंपनी वाल्यांच कसं थोडस प्लांट मध्ये इकडे तिकडे चालतात किंवा उभं राहत तात दिवसभर तर तो